हॅलो
हा बघा ना बघा.
आधी जॉईनिंग कॉल दाखवत होत. हा पण म सकाळ सकाळी छान होऊन जातं.
माझं कालपासनं लागतच नव्हतं अहो तुम्ही केला कॉल पण मगमी झोप तिथंच होते. मला लक्षच नाही साडेआठ होऊन गेले. मी झोपूनच राहिली मला समजलंच नाही साडेआठ वाजले हम्म मला सांगितल कोणी उठव उठवतच नाही.
हा का?
हा माझी मम्मी पण जाते धुन धुवायला ती गेली पण. तिथूनच होत आहे.
हा का.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
ज्ञानूबाई गेली की काही ट्रेनिंग आहे आज तेन्हला ट्रेनिंग ला गेली ते न्यानु न्यानु.
ज्ञानू का गेली पण ग. मीच लवकर गेली.
हा तिला मेसेज येईला होता ना? आठ वाजताच होत वाटत सकाळी. आठ ते साडेपाच हम्‌.
बरं आहे तिला म्हटलं घरी बसण्यापेक्षा
हा म काय
म्हाजे घरी बसून बसून जरा तु जा तर लोकं वापरती तू जाय म्हटले.
रिकम डोकं जास्त
म तेच ना त्याच्यामुळं म्हटले. जाय त्यापेक्षा इथ घरी नको बसू मग बाहेर गेलं ना थोडं फरक पडतो माणूस सो
हा.
नाही तर करात तेच तेच तेच तेच तेच ते मग ती सारखी बडबड करत असतील जायचं.
चिड चिड व्हती.
हम्म.
हा हा. बाकी बाळ बरं आहे का? ती तू गेली क्लासला ती पण गेली क्लासला हम्म. हम्म घरी बघतं शाम वेरी.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
आं
वेदला जा वेद शाळेत जाणार असेल?
साडेअकराला. साडे अकराला जातो तो.
हम्म हम्म बरं.
किती कॉल झाले हो तुमचे अं?
अहो नाही आत्ताशी तुमचाच पहिला लागला. कोणाचेच लागत नाही.
हा का? आता माझ माझं झाला का संध्या मावश म्हणलं करून घ्या मामीला.
तेच करायला लागेल त्यांना सांगायला तुमच झाला का? त्यांच्याशी बोलाव लागेल.
हा.
मला आता बर का, मला काय करायचे असेल तेवढे करून घ्या.
हा.
चार कॉल, कारण माझं झालंय ना हे होत आलाय टास्क कम्प्लीट.
अच्छा. पैसाच पाहिजे.
परत मला कॉल करता येणार नाही आ.
हा तुम्हाला आज करून घेते आजच बंद होणार आहे तुमचं.
म्हणजे कॉल केले तर होऊ जाईल ते माझं. आता तुम्हाल कॉल करीन मी थोड्या वेळाने.
हम्म, मग तुमचं आज लगेच पूर्ण होऊन जाईल. हा मावशी काल पण म्हणत होती माझं होईल म्हणे आता उद्या माझं दुसरं येईल. ती कायतरी दूध वगैरे विकायला गेली. ती म्हणे आमच्या आता चारच बाकी राहिले, आणि मला मी आता दुधपण विकती म्हणे. म्हटलं बरं आहे.
हा.
त्याच्यामुळं.
बाकी काय म्हणताय?
बाकी काय नाही काल मग मी ते काय बाकीचे गेले होते काल तिकडं ते काल हे वारले ना रात्री. काले आत्याचा नवरा.
हा का?
हा. मस्त तिकडं जायला होते सगळे.
हा कोणाक वर
नगर
तेजल वहिनी त्यांचं माहेर आहे ना त्यांच्या समोरच आहे.
हा ना?
हो त्यांच्या समोरच आहे त्यांच्या पण.
ते काय आजारी होते काय?
आजारीच होते.
हा हा.
दहा तर करायचे नुसते.
हम्म.
बरं झालं. त्यांच लय ताळ न्हवता अहो त्यांना. मोठी मम्मी आणि त्या असते. माझी मम्मी काय माहिती कुठं हाय. माहिती किचनमधी
हा हा.
उठले, चहा घेतला.
हा हा.
आता परत मग अंघोळ
मला वाटलं तुम्ही तिथेच राहि- ए म-मोठी मम्मी तिथेच राहिली का काय तुमची.
नाही नाही. नाही थांबणार कोणीच.
नाही का? हा हा. बाळ बरं आहे का छोटं?
बरं आहे ना. ते पण रात्री ते काय करतात दिवसभर झोपा काढतं त्या मांजरेवायाने आणि दिवसभर झोपा काढतस संध्याकाळी जागच राहतं.
मांजराचीन बाळाची चांगली करमणूक असं.
हम्म. त्याच्यावर लक्ष ठेवायला लागत अहो, तो बाहेर जातो पळून.
हा ना. क्लास जाती का तुम्ही?
नाही जात नाही.
का बरं
नाही जात ताई मला मम्मीच्या मळ्यात जाते मम्मीच्या टईम घरी कुणी नाही म त्याच्यामुळे जातच नाही मी क्लासला. हम्म.
काजल दिदीला जोडी थांबन वाटत असेल ना.
हम् तरी तिचं काही टेन्शन नाही मी तिच्याकडे आता नाही मला हेच सांभाळायला लागतं.
हा ना. साईड ला होईना.
तुमो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
ए कुठे आहे ग तो हम्
पाहुणे सारखे चालू असते.
हा पाहुणे नाही आहेत येते आमच्याकडे. येऊन गेले त्याच्यामुळे. तिच्या इकडचे पाहुणे नाहीेत नाही का असं प्रत्येक टायमाला प्रत्येक पोरीच्या वेळेस एवढं पाहुणे येत राहायचे असं काय कळलं ह्या वेळेस वाटलस एकटी येऊन गेले सगळे लांबचे लांबचे सगळे एकटी येऊन बाकीच्यांनी त्यांनीच सांगितलेलं आहे त्यांच्या घराचे कया नंतरच जा. इकडे आले का म त्याच्यामुळ काही पण आले पण नाही.
हा. तर काजलची मामी भेटली होती ना त्या दिवशी.
कोणते लहाने मामा.
हा.
त्या डेरियांग्यांच्या इथं
हा हा हा ते तिकडें असतील म.
हम्म. ते म कैलास काकांचे मामाचे वडील नाही का वारले.
हा हा त्याच दिवशी येतील.
हा म तिथं भाकरी घेऊन जायत होते ना तर तिथं होतं त्या. भेटल्या होता म्हणे काय चाललं अ म गर्दी खूप होती ना मंग काही नाही बोलले नाही त्यांच्याशी.
हम्म तुम्ही जायल होता का.
हां.
बरं आहे म आता कुणीच नाही जाणार का मामी वगैरे पंढरपूरला?
नाही ओ.
का बरं?
नाही जमत ओ काम चालू आहेत आणि कुठे जाईल.
हा मम्मी म्हणत होती कराय आन टॅमॅटो पण लावायचे. त्यांना त्या त्याच्यामुळे त्यांना इथून आणत्या
हा टोमॅटो लावायचा आणि रोपाला टाइम आहे. पण मग आता घरी रागत नाहो जायचं म्हटलं म्हंलं
हा मग दोघीचणी डायरेक्ट कमी होऊन जातं सका
उम्म. बरं आता पहिलं आणि घर काही लहान नाही राहिले एवढं आवरावं लागत आहे.
हा ते तर आहेच.
हम्म.
बरं म्हणजे तु कितीत किती जाते.
ती ती सातलाच जाते सकाळी सात ते बारा.
सात ते बारा.
हम्म.
बरं आहे.
हम्म हम्म.
मग आता कॉलेज म्हणजे कॉलेज जायचंच नाही याचं ते टाईपच आहे म्हणून. ये कॉलेजत कुठे जायचा.
कॉलेज टाइमला आहे ना ओझारसक काय दिलाय.
हा हा.
आणि ऍडमिशन इथं याच्या काय म्हणताय हो डोंगरे वस ते गृहाचा समर्क कुठे आहे तु?
हा का?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
हम्म बरं फक्त पेपरला जायचं असेल मग कॉलेजला.
हा. दर्शन
तो उठलाय काय झोपेत ना आणि बसलेलं आहे त्याला कधीची आवाज देतेय आरी. काय करायचे काय करायचे पण तो कसला हालतो.
काय करायचं मळ्यात?
हा. त्याला कधी काय सांगत नव्हतो कधी. त्यांनी काय केलं आता त्यांची मांजर पण गायत की न व्हय. ती रोजीव आणि ना डायरेक्ट कशी तिथे बाथरूम पशीच बसून राहिली राहती.
आव त्यांना निसतं थंड लागत.
थंड लागतं आणि आता तिला काय वाटतं सर्दी काय झाली आहे तिला दोन दिवस आईस्क्रीम खोऊ घातली. . आणि तिचं नागात ना पाणी भरायला आता सारखं.
हा हा.
हम्म मुलगा आहे मुलगा.
करावास हा मुलगा आहे मुलगा.
तिला असले आरती रेक नका करू काही खायचा.
टेन्शन नाही त्याचा त्याल आवडत म्हणून मी त्याल दिलं नाही तर मी दिलाच नसतं एक दिवस दिली त्याला खूप आवडले.
हा. खूप आवडतं आईस्क्रीम वेत मी झाडते तू पाणी पाही सांडवलं पुस लवकर.
हम्म.
अजून काय म्हणताय?
असं
मम्मीने का आं.
मला बोललं तिथं फॉल्सू असतं भेट मम्मी बाहेर दुन दूर राहिली. ती तर भेटलाच नाही मग, मी मम्मीला एका ठिकाण आणलं ना तिथ फक्त बारा रुपयालाच भेटला.
हा नाशिकला सोस्त भेटते.
हम्म असं मला एका ठिकाणी पंधरा रुपयाला सांगितलं. एका ठिकाणी चौदाला पण मग मी जिथं घेते तिथं फॉल चांगले भेट तमला मी तिथूनच मम्मीला घेतेले म मम्मीला सात आठ फॉल आणले त्या दिवशी नाशिकला गेले होते. तेव्हा
हा ना, मला लावायच हव कुठे जमत
तुम्ही घेऊन आलेय का?
नाही ना आणलंही नाही मी मला जमलंच नाही.
त्या आदित्य कलेक्शन मध्ये होत्या तर तिथे त्याच सगळ्या असं थोडं थोड इरलेले होते.
हा ना.
म मम्मी म्हटले जाऊ दे मरू दे एवढे इरलेले घेऊन काय करू म मी घेतलेच नाही.
फॉल घेताना धनश्रीचे घ्यायचे दुसरे फॉल नाही घ्यायचे.
आता मी राजश्री म्हणून आणि तिथून द्या याच्यातून आण त्या दुकाना तेच हा धनश्री पण राहतील त्याच्यात.
हा मग तेच घ्यायचे हा चाले चला करु का बंद?
हो हो चालेल.